हॅलो
काय चागलं
काय नाही निेवत बसलेय बघा तुमचं काय चाललंय
झालं मी पण नि वाांता बसले बघा जवण वगैरे झालं हम
हा हां
म्ह काय नाही बसलं नाही मत म्हटलं फोन कराव नाही ना तुमच्याकडे झालं
अं असं म्हणजे वातावरण तरी होत व्हायला गेले आता
ह
पण अजून तरी काही झालेलं नाहीये तेच पावसाचं वातावरण
सावली पडल्याच झालेय बाहेर गेले घेऊन येतय ना बसले म्हंटलं बाय जाय ना का
असं होतय म्हणजे ते सेनसर आहे ते कायच म्हणच्या तिथं
मगशी तस झालं जरा हा ना आभळाल्या झालं म्हणून जरा बाहेर गेले तर वर पाच मिनिटात ऊन आलं म्हटलं जरा वाऱ्याला जाऊन बसाव. जरा बाल्कनीत जाऊन वाऱ्याला मस्त वाटत ना. घरात बसून गरमी कसतेय या. नको नको झालं नुसतं ते फॅन खाली पण जरा डोकं वगैरे जाम होत नुसत फॅन फॅनने. म्हणून म्हटलं जाऊन वाऱ्याला बसावं थोडा वेळ तसच गेले न ऊनच आले. डवल आतमध्येध्ये आले म्हटलं बाहेरच जाय नको.
ह ह आमच्याकडे पण आता म्हणजे पावसाचं वातावरण झालंय त्यामुळे फुलां झाड वगैरे लावायचं विषय चालू आहे.
हा ना कोणती कोणती झाड लावताय म.
हम. आता सध्या तरी जासवंदांचे जे प्रकार आहेत त्यामध्ये बघायला लागले. मग. म्हणजे त्याचा आता बिझनेस वगैरे चांगला चालू आहे ना जास्वंदाच्या
हा ना कस तेल वगैरे करतात ना, तुम्हाला येतो का हो? ते तेल.
अ म्हणजे मी घरी असं दोन तीन वेळा ट्राय केलेलं पण ते काही जास्त दिवस अस राहिलं नाही ते म्हणताना मग हा स्वतःसाठी घ्यायचं असेल तर मग बाहेरहूनच माग
होय, आम्ही नाही आम्ही जव्हा मेहंदी वगैरे लावणार असेल ना डोक्याला त्यावेळेस स मग ड्राय करतो जर त्या मेहंदीत पाणी करून वतो फक्त. असं नाही रेग्युलरली कधी लावत वगैरे पण मी असं व्हिडिओ व वगैरे बघितलेत ना ते जास्वंदीच्या फुलांच करतात म्हणून. म्हणून माहिती मला पण बनवतात म्हणून.
हम्म आता त्याला खूप प्रमाणात असं मागण्यायत. त्या फुलांच्या पाकळ्यांना वगैरे हा, म्हजे ते लाल कलरचे जे फुलं असतात ना. त्यांना.
हा मी पण बघितलय व्हिडिओतनी वगैरे.
हा हा.
तुम्हाला माहिती आहे काओ जरा त्यातली माहिती.
अ हा म्हणजे ते तेल तयार करण्यासाठी
म्हणजे काय काय लागतात? अ फुलं आणि कपडीपत्ता पण टाकतात ना.
हा कढीपत्ता प्लस ते कोरफोड असते ते आणि को मेथी असते ना मेथी त्याची बी वगैरे ते पण वापरतात.
आणि ते कोथ कडीपत्ता वगैरे सुकवून वापरतात. का ओलाच वापरता ओ.
ओलाच हा ते तेलात शिजवून घेतात ओलामध्ये ओला असते तस
आणि ते शिजल्यानंतर ते तेलात शिजवायचं का पाण्यात शिज
नाय तेलातच म्हणजे अस म्हणजे कोण ते हे सांगितलो ना आता मी. म्हणजे जे काही फुलांचे पान कळ्या आहेत ते कोरफड मेथीच्या बी असतात ते. आणि आपलं जे कडीपत्ता आहे ना हे सगळे एकत्र कराय चा आणि जेवढं आपण जे सामान घेतलय ना. तेवढं सगळं पूर्ण भिजेपर्यंत तेल टाकायचं त्यामध्ये. म्हणजे ते सगळं पूर्ण मावेेपर्यंत.
हा. आमच्याकड कसं असतंय माहितय का म्हणजे जास्वंदीचं आम्ही फुल नाही घेत. शक्यतो का आता भेटत नाही भेटत तर झाडांचं प्रमाण कमी आलंय बघतय ना? अ जास्त करून वेगळीच फुलं असतात. जास्वंदीचच पण लाल फुल भेटत नाय आजकाल कुठं.
हो. आता जास्त म्हणजे असं वेग वेगवेेगळे ते कलम करून वगैरे वेगळे वेगळे फुलांचे प्रकार तयार केलेत ना वेगवेगळ्या कलरचे, हा त्यामुळे असं ते दिसायला छान दिसते, त्यामुळे आता सगळेजण त्याच लावा लागल्यात व
पहिले जास्त होते रेड कलर मध्ये.
हम्म.
आता नाहीत भेटत मग आम्ही काय करतो अ कढीपत्ता आणि कोरपड जरा गरम करतो पाण्यामध्ये. आणि मग त्या पाण्याने ती मेहंदी भिजवतो. आणि त्यात चहा पावडर पण टाकतो आणि मग त मेहंदी लावतो आम्ही डोक्याला.
होय काय?
फूलाचा प्रकार नव्हतो एवढा माहिती.
हा हा हा.
त्यामुळ म्हटलं तुम्हाला माहित असेल?
हम्म. ते मेहंदीच हा हा म्हणजे ते मेहंदीची पानं पण असतात ना वनस्पती आहे बघा ती कोणती तरी?
आपल्याकडे जास्त पिकत नाही ना ते मेहंदीचे पाने!
हा हा हा.
आणि तुळशीचं पान पण टाकतात त्यात.
होय काय?
होऊ!
हम् हम्.
असं म्हणजे कोरपडचा गाभा टाकायचा तुळशीचं पान टाकायचं. आणि अ थोडीशी चहा पावडर टाकायची आणि त्याचा पूर्ण कलर उतरस्त वर पाणी उकळवायचं. पूर्ण कलर उतरला पाहिजे.
हम्म हम्म.
थंड केल्यानंतर मेहंदीच्या पावडर असता आपल्या दुकानात आ णतो ते, त्यात वतायच आणि मग ते पंधरा वीस मिनिट हा पंधरा वीस मिनिट भिजत ठेवायचं. आणि भिजल्यानंतर तर मग पंधरा वस मिनिट डोक्याला लावायची, आणि मग परत मग सुकल्यानंतर धुवायचं तवर नाही धुवायचं.
हा हा हा म्हणजे किती दोन ते तीन तास तरी ठेवायला लागत असेल ना?
हा हो उन्हाळ्यातलं सुकत लवकर. पण पावसा वगैरे ह असेल ना तर लेट च सुक्त जरा. पण छान होतात केस एकदम स्मूथ होतात, आणि कधी कधी अंड पण टाकतो आम्ही त्यात जर एखांद्याला आवडत असेल. त्यातलं पिवळं फक्त कााढायचं जे पांढरं पांढरं अस तं ना फोडल्यानंतर ते फक्त त्यात टाकायचं. छान होतात कस एकदम स्मूथ होतात.
हा ते सिल् सिल्की पण होतात ना ती?
हो हो पण ते वा पण तसा येतो अंडाचा
होय ना हा म्हणजे ते पिवळं जरी जे भल काही ते काढलं ना आपण तरी पण आहे तस वास यायच ते येतच त्यामध्ये थोडंफार
मग त्यामुळे मी तर शक्यतो नाही टाकत त्यात अंड वगैरे काय त्या तर ते वासानच कसतरी होत आणि मग कधी कधी दही वगैरे वगैरे पण मग मेहंदी लावल्यानंतर आम्ही लावतो केसांना
होय त्याने काय होत
त्यान पण शाईन येते केसांना आणि वाढ पण होते आणि दुसरी गोष्ट स्मूथ पण होतात दांड्यांचा वास तर तो त्या ह्याचा वास येत नाही एवढा
हा हा ते किती किती वेळ ठेवून घेता मग अस
पंधरा वीस मिनिटं ठेवायचं डोक्याला फक्त अन् धुवायचं आणि कधी कधी तुम्ही लावून जरी लगेच धूतलं तरी चालतं पाच दहा मिनट आपल्या टायमिंग वर जेवढा वेळ तुम्ही ठेवाल तेवढा इफेक्ट चांगला पडतो केसांना
हम्म हम्म मी मध्ये मध्ये ते तेल तयार करून लावले थोडे दिवस पन एवढ काही केसांमध्ये फरक वाटाना म्हण त्यांना आणि परत आहे असं बंद केलं ते
जेव्हा जेव्हा तुम्ही मेहंदी लावाल ना तेव्हा करायच पण विषय काय करायचा मा का आता आपल्या केसांना फाटा फुटलेला असतात उन्हाळ्यातनी करपलेलं असतात शेंड मण त्यामुळे थोडीशी कट करून घ्यायची का तर जर फाटा फुटला ना तर त्यांना उगवायला जागा नसते कुठून शेंडांना फुटायला मग तेवढीच साईज राहते दाटपण जरा वाढतो म्हणा प मेहंदतून जर तुम् लाली कधी तर बघा तुम्हाला इे दि पण त्याला पण कस का दोन तीन महि दोन तीन महिन्यातून लावलं पाहिजे नाही तर काय काय काय करतात की बाबा हा आता आपण लाल मेंदी लावतोय कलर तर हा अजून केसाला आणि कशाला लावा मग मग वर्ष दीड वर्ष काय लावतच नाही मग हा नाही खरेच पण गळ्याची पण केस येतात भरपूर घडायची कमी येतात चल आणि दही जरी नुसत लावलं ना त्याच पण इफेक्ट चांगला आहे ना दह्याचा
हम् हम हे दहीचं वगैरे काय माहत नव्ह तुम्हाला आत्ताच माहित झालंय ते
हा आम्ही लावतो म्हणजे अ काय काय आता आपण पार्लरमध्येध्ये जाऊन हेर स्पा वगैरे करतो तथ शॅम्पू वेगवेगळ्या प्रकारचे
हा हा
आपल्याकडं काय एवढं माहेर करायला पैसे वगैरे नसतात गावाकडे ना दही लावतो जरा चिकट चिकट वाटत पण परत एकदा धुतले ना पण धुताना ना संपूर्ण नाही धुवायचे नॉर्मली पाण्याने धुवायचे आणि दुसऱ्या दिवशी शॅम्पूनेे धवाय नाही तरर तुम्ही काय करल दही लावचाल के आणिचाल आणि शमपूर्ण धुचाल मग ते सगळे शाईन निघऊन जाईल
हा हा म्हणजे पण आपण हे मेहंदी लावण्यासाठी एकदा म्हणजे प मेहंदी लावण्यासाठी आधी पहिल्यांदा आपण तेल लावलेलं असते ते सगळं घालवण्यासाठी एकदा केस नंतर मेहंदी लावल्यानंतर एकदा केसतोय आणि लगेच मग आणि म्हणजे दही लावल्यानंतर आणि म्हणजे दही लावल्यानंतर अनेकदा केस दधुवायला लागते आपल्याना मग असं म्हणजे सारखं सारखं केस धुतल्यानंतर आपला म्हणजे केस गळती वगैरे होत नाही ना
नाही नाही होत तेीच गळते सारखे दोन नाही होत फक्त काय करायचं व्यवस्थित त्याला ना वॉश करायचे म्हणजे वॉश केल्यानंतर आपण व्यवस्थित सुकवली ना केसांना काय होत नाही आपण वल्सर वगैरे बांधून ठेवतो केस कातऱ्यात जास्त गळत त्यामुळे आपण काा शिवलीच खेकडा गुंडळून आपण केसोवर गुंडळत त आता केस गळू नये म्हणून पण आपण विचार करत ना बाबा केस वले ती परत तुटतेल वगैरे जेवढे आपण मोकळी सोड चक व्यवस्थित चकवून देईन तेवढी केस आपली व्यवस्थित राहतात आ तुम्ही लहानपण बघितलंच असेल पण लहानपणी सारखं डोक्यावरून पाणी घेतो तर लहानपणी किती केस वाढत मोठ्याप आपण आठवड्यातून एकदा दोनदाच धुतो तर मग केसांना वाढ नसते एवढी आणि खानपानावरचा पण विषय असतो त्यात भरपूर
होय का
हा पण असं तुम्ही करचाल मेहंदी लावचाल तेव्हा सगळ प्रयोग कर ल तसं नाही करायचं प्रत्येक आठवड्याला करा म्हणजे जरा फरक ल नाही सारख सार पण पण मग एकाशाच तरी जराशी राहाला पाहिजे ना असा विषय चालते मग झालं आपलं टायमिंग ठेव का
हा ठीक आहेच आहे